हॅलो. हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो हा आवाज येतोय का?
हा येतोय, येतोय.
काय करतय झालं का जेवण?
नाही जेवायचं थोड्या वेळान. झालं जेवण?
हो आमचं जेवण झाल.
हा आवरलं असेल काम त्यांच.
होय, होय आवरल मुलगी काय स्कूलला गेली या?
हा मुलगा, मुलगा स्कुलला गेलाय. जे तुझा मुलगा?
जाऊन आला.
होय आता हा सकाळी ह्याजी साडे अकराला स्कूल असतेया.
हां हां हां.
त्याची कितीला असते या?
साडे आठ ते बारा.
साडे आठ ते बारा होय.
हं हम्म
ह्याजी साडे अकराला गेल्यावर हा साडेचारला येतो घरी
येतो व्हय हा हा
हा माझा आवाज क्लिअर येतो ना तुला
होय होय येतोय.
हा.
मग आणि काय बाकीच आवरलं
होय झाला आवरला काम ते ना आवरले सगळी तुझी
हं होय होय.
आणि काय तुला अशी कोणती डिश येते अस स्पेशल डिश अशी म्हणजे काय कसं काय करता रेसिपी एक सांग की मला तुझ्या तुला कोणती आवडत ती असं काय लहान मुलांना खायाला म्हण असं हा अ मुलाला आवडते पोयती मुलासाठी करीन की सांग तू
हा हा गोड मध्ये सांगू काय लाडू आहे.
हा
आपले पौष्टिक लाडू आहेत गुळ आणि ह्याचे शेंगदाणा खोबरं ते कस मुलांना पौष्टिक असते ना गुळ मिळालेला शरीराला चांगला असतो मुलांच्या
होय.
त्यामुळ मी बघून केली होती माझ्या मुलाला तर आवडली आता तुमच्या बघा ट्राय करून
हा ट्राय करते सांग की गुळ पण पौष्टिक असते चांगलं असते शरीराला
हो आणि शेगदाना खोबऱ्यात तर भरपूर हे असतात. रक्तवाढीसाठी तेनं चांगलंय ना कॅल्शियम हाय. अ आपल्या समप्रमाणात त शेंगदाणे एक वाटी, खोबर एक वाटी परत आपले प पोहे नाश्त्याचे हा नाष्टाच आपल्या नाष्ट्याचे पोहे असतात ना कांदे पोहे
हा
ते एक वाटी आणि आप
म्हणजे ऐक ना ते खोबऱ्याचं म्हणजे किस करायचं का म्हणजे काय करायचं ते असं बारीक करायचं.
काय करायचं खोबऱ्याच तुकडं करून घ्यायचं आणि ते खोबरं पण भाजायचं शेंगदाण पण भाजायचं आणि पोहे पण जरा कडक होईपर्यंत भाजायचं. आणि तीनी पण काय करायचं अ हा पहिल्यांदा शेंगदाणे बारीक करून घ्यायचे परत अ पोहे बारीक करून घ्यायचे परत खोबरं आणि परत ते सगंळ मिक्स करून कणय त्यात गुळ घालून परत आणि एकदा मिक्सरला फिरवायच. ते आणि परत अ त्यात थोडं थोडं तूप थोडं काय घातलं तरी चालत नाय त्याला खोबऱ्याला शेंगदाण्याला जास्ती तेल सुटते ना त्यामुळ त्यात सुद्धा ते येतात गोळायला. आणि आपले स्वादानुसार मीठ घालायचं आणि वेलची जायफळ हे घालायचं. आणि त्याचे आपण अ छोटे छोटे लाडू करून ठेवायचे डब्यात घालून एक एक
मग त्याचे लाडू अ हा म्हणजे त्याचे लाडू होत्यात काय म्हणजे असं
हो हो हो गुळ घातलेला असतो ना त्यामुळे आपण त्याला
हा बरोबर आणि पोहे चांगले भाजायचे काय?
हा पोहे चांगले कडक होई पर्यंत भाजायचे ते नरम, नरम असतात ना. कांदे पोह्याचे पोहे नाही, नाही एवढे पण नाही नुसते कडक होईपर्यंत एक दोन मिनटं मंद आचेवर खाली व करायच कढई मध्ये आणि शेंगदा तेवढ चांगले आपण ह्याला भाजतोय तशे भाजायचे.
हा हा आणि गुळ गुळ बारिक करून घ्यायचा.
हा गुळ खिसून घ्यायच आपण आणि ते सगळं मिक्स झाला फिरून घ्यायच.
सगळं एकदम मिक्सरला फिरवायचं काय गुळासगट?
हा गूळ काय परत एक बारीक करून घेऊन परत एकदा गुळा गुळ घालून थोड फिरवलना मिक्सरला तरी चालते. फक्त मिश्रण मिक्स होईल हो होण्यासारख.
हा हा हम्म.
म्हणजे कस ते सगळे हा हा. म्हणून मी ट्राय केली.
हां.
ते बघून ट्राय केलेली मी आवडली त्याला पण. घरात सगळ्यांनाच आवडतील.
होय मी करते की आता ट्राय आजच करते मी.
चांगलं आहे ना पौष्टिक त्याच्यामुळ
हा इकड असत तिकड मुलं काय गुळ खात नाहीयत त्याच म्हणजे असं खात नाहीत ख शेंगदाणे खात नाहीत, खोबरं खात नाहीत. म हे एकत्र करून सगळं पोटात जात आहे ना त्यांच्या पौष्टिक आहार.
हा काही तर अस करून दिलं म्हणजे खात्यातते. खेळता, खेळता त्यांना अस हातात दिलं म्हणजे खात्यात हम्म.
म्हणूनच मी हे केलेलं आहे चांगल आहे ते.
हम्म, हम्म..
आणि त्याच काय आपण ते गुळ अस न घालता तुम्ही ही केलं तरी सुद्धा चालते. पाक करायचा आपला गुळाचा पाक आणि त्यात घालून म ते मिश्रण खाली, वर करुन जरा घट्ट होईपर्यंत हालवून घ्यायचं मिश्रण
हां.
आणि परत त्याच्या वड्या बनवा नाय, लाडू बनवा काय पण चालते असं पण आहे.
खरं मला काय म्हणायचं आहे पाक केल्यावर मग ते कडक होणार ना लाडू?
हा लाडू म्हणून मी केला पाक केला नाही पण वड्यासाठी
हा हा वड्यासाठी चांगला आहे पाक होय वड्या केला काय लाडू केल काय.
काय हा सेमच आहे. काय आवडते ते करत आहे करायचं. हॅलो.
वड्या पण चालतात म्हणजे पूर्ण ताटात पूर्ण हे तूप लावून खाली हे करायला पाहिजे ना त्याला.
हा हो आणि गार्निशिंग साठी आपण वर्ण काय काजू, बदाम काय पण घालू शकतो ते पण पौष्टिकच आहे ड्राय फ्रूटस हा.
असं मुलं काहीच खात नाहीत ड्रायफ्रूट खात नाहीत, लाडू, शेंगदाणे, लाडू खातील आदीमध्ये खेळताना. पण शेंगदाणे, गुळ,
असं थोडीच खात नाहीत, नाहीत खात आणि तेवढा एक डब्ब्याला दिलात तरी चालतोय, शनिवारच्या शाळेला लागतोय की डब्याला.
हा शनिवारी, सॅटरडे लागतय, नाहीतर आना म्हणत्यात पौष्टिकतेन
हा!
प्रत्येक खर आता असं त मुलं खात नाही त्यामुळे स्कूलमध्ये पण अ म्हणजे संडेला हे सो मंडेला वेगळं असं म्हणजे आपल्याला टाइम टेबल, देतात ना तीने आहे तस आहे.
आहे रे आमच्या इथं नाही काय, आपण काय पण द्या पोळी भाजी द्यायची फक्त.
म्हणजे, मि त अस द्यायचं अवो भाकरी, भाजी, द्यायची एकदा, चपाती. नाही त पराठा हा हा दे हे सगळं अस दिलं म्हणजे, ते म्हणजे शाळेत एकांमेका सोबत खात्यात ना ही मुलं.
हा आणि त्याच्या आता भाज्या, मुलांना खायला नको वाटत मग त पराठा फिराठा ते झ बनवलं की तेवढं जातय ना पोटात.
हा पराठा त्यांनी केलं म्हणजे भाजीचा पालकचा पराठा, मेथठीचा पराठा,
मेथीचा बरडा.
ते असं काहीतरी खात्यात, म्हणजे पुऱ्या केल तरी पण चालतय, पुऱ्या पण आपण डब्या देऊ शक पालकपुरी, मेथीपुरी, ते खातील आवडीन. पण भाजी, खाणार नाहीत ही मुलं.
आ हा भाजी खाणार नाहीत.
भाजी म्हनल्यावर ह्याचं लगेच हा पनीर, ते ना सलं खातील.
पण हा ते बन, म्हणजे ही करून दिलं तरी पण चालते पनीर पराठा.
हा होय पनीर पराठा, पण छान लागतोय.
छान लागतय तेवढंच वेगळं आ रोज, रोज मुलं तर रोज, रोज काय पोळी भाजी खाणार आहेत काय तर वेगळं दिलं तर खात्यात.
हा काहीत वेगळं केले तर खातील तर.
खातेत ना. आलू
सारखं हा सारखं रोज तेज तेच म्हटलं तर म नको म्हणत्यात, मग डब्बा म काही तर थोडफार राकून येतात म.
ते रोज रोज तेस खायला
अ मग काय आपुण कंटाळते म मुलांना काय म्हणायचं मग
रोज आपल्याला आमटीन, भाकरी, दिली तर आपण खाईल का? ये नही बाबा म्हणणार काहीतरी वेगळं गा पाहियजे
मग काय तेवढं त्या मुलां म्हणजे मुलांना आपुण करतोय, मग ते घरातल्यांना पण आपल्याना पण भेट ते ते तेवढंच अस काहीतर वेगळं चेंज म्हणून रोज, रोज र ल ते भाकरी चपात ती ते भात आमटी ते भाज्यात सेम सगळं सेम. सगळं सेम असलं तरी, आपुण त्यातन कायतरी बनवू शकतोय ते वेगळं.
हो तुमची जॉईंट फॅमिली मग जाऊ दिर
नाही माझी जॉईंट फॅमिली आहे मी असं हा दोन नंदा आहेत, आणि मि एकटीच आहे, म्हणजे मिस्टर एकटेच आहेत.
हा हा एकच आहे त म सासू सासरें होय, होय.
सासु च हा तुमची जॉईन फॅमिली आहे.
होय, होय, च
होय.
जाऊबाई नाही अजून आलेल्या, लग्न नाही झालेल्या दिरांचं.
होय काय हा, हा, हा छोटे आहेत, म आता तू मोठी काय अस
तरी हा! सासू सासरे न मिश तर मी मुलगा नाही नाही न ननद नाही.
दो दोन दोघंच हाय काय? जे भाऊ आणि म्हणजे तुमची तुम्ही
हा दोघच हाय हा हा हा.
हा हा हा. जॉईंट फॅमिलीमध्ये पण मस्त म्हणजे छान वाटतय.
व्हय व्हय काय?
सगळे जॉईंट अ म्हणजे दिर जाऊ तेन, आल्यावरती तेन आस छान वाटतंय जॉईंट फॅमिली सोबत त्यांची मुलं आपली मुलं खेळू शकत.
होय होय.
आणि काय मुलगा काय म्हणतोय?
मुंगिगत चालू हाय ट्रॅक्टर फिरवाय, ट्रॅक्टर फिरवाय सुटली. टॅक्टर फिरवायलाय.
ट्रॅक्टर झालाय व्हय. काय शाळेतून आल्यावर खेळणं चालू होतय. हां.
हा थोड्या वेळ खेळू द्यायचं, परत अभ्यास करायला बसवायचं.
व्हय. ओके.